हा येतोय येतोय.
आडकत नाही ना?
नाय नाय.
हम्म. बर बर ठीक आहे मग.
हम्म हम.
तरी तुम्ही किती वर्ष झाले गेलाय वो तिकड मुंबईला?
मी, दोन हजार तेवीस मध्ये.
कोरोना झाल्यावं. कोरोना कधी आला वीस
वीस मध्ये आलता. नाही वीस मध्ये माझं लग्न झालंय.
व्हय कोरोनात.
हां कोरोनां मध्यें हां होयं.
बारा आहे कि आपलं, बाराहे आपल्यांकडे, बाराही आपली गडबड नाहीं, गोंधळ नाहीं. नाहीं कोणाचं कायं नाहीं, खर्च पणं कमी अनं सगळंच कमी, निवांत आपलां कुठं चाललंय तुमचं ते हे? लग्नये? म्हणजे इतंच आपल्या घरांजवळं कां आपल्यां कसं कारणं तेव्हां अलांउड नव्हतं नां मंगल कार्यालय इते?
नाहीं म्हणजे खेडेगावांत त्यानं एवढं कायं विचारतं नव्हते जरां. नंदेच्यां म्हणजे तिकडं केलतं नंदेच्यां गांवी हां. असं केलतंय हॉलमध्यें चं केलतं?
हां हां
पणं छोटां हॉ हॉल होतां.
शंभर लोकं असतील गी.
हां शंभर दीडशे होतील, एवढे होते.
तुम्हीं वीस मध्यें म्हणतां पणं एक वीस मध्यें त्यांनी जरां ढिलं सोडलं नां? वीस मध्यें कम्प्लीट लॉकडाऊंन होतं.
वीस मध्यें वीस म्हणजे मार्च महिन्यांत होतं नां प्रॉपर. लॉकडाऊंन हां म्हणजे ऑगस्ट मध्यें माझं लग्नं झालंय.
होयं कायं?
हम्मं ऑगस्ट मध्यें झालंय.
हम्मं हम्मं हम्मं हम्मं तुमच्यांसाठी असं आयुष्यांतली एक आठवणं असेल ती.
हं हं होयं चं कि. चारचं दिवसांत लग्नं ठरलंय माझं.
होयं कायं? कोरोनांच्या काळांत कायं बघांबघी नाहीं, कायं नाहीं आं.
हां तेवढं बघूंन गेल्यांनंतर लगेचं सुपारी फोडली चार चं दिवसांत.
हम्मं
आणि लगेचं लग्नं असं.
बंरहांय कि, आमच्यां दिदीचं पणं केलेलं पणं भारी होतं. त्यां मुळे मजां आली कारणं लोकं नव्हती नां कोणंती गडबड नांय गोंधळ नांय म्हंणे आमच्यां कडे असत्यां ती इतरं वेळंस फक्तं घरांतल्या आम्हीं तिकडंच्या घरांतले जवळं जवळंचे सगळें मगं कायं मं निवांत तसं सगळं हळदी बिळदी डान्स वगैरें सगळं सगळं नेवातं कायं तुम्हांला पाहिजे तशां पद्धतीनं तुमचं लग्नं करूं द्या चालूं द्या कांहीं घडबंड नाहीं कारणं माणसंच गोन नव्हती नां बाहेर नं आलेली.
होयं होयं आणि आंलावड पणं ते चालतं चं नव्हतेत
हम्मं त्यांमुळे निवांत दोन तीनं दिवसं बघां घेतलेला आरांमशेर. आंन खर्च पणं लई नव्हतां माणसं लईनसल्यां मुळं मगं शंभर माणसांचा किती खर्च येतोय ओ.
होयं होयं.
आणि ते कायं ह्यांच्यात नव्हतं घेतलं कायं म्हणतां अं हॉलबिल मध्यें नव्हतं घेतलं घरांजवळं जागां होती तथे मोकळी तिथे घेतल्यां
हां मगं कायं नांय अंह मगं कायं नांय
हो दोन दोन दिवसं खर्त कायं त्यां टिप्स आणि हचां बाकी कायं हो बरांय तसं पैसे पणं भरंपूर वाचत्यांत. अनं डोक्यांला तांप नाहीं.
होयं.
लगिन करणारं तुम्हीं म्हणजी पणं बाकी चं असतंच की कशांला सांगा आपलं हांक केलं निवांत पाहिलं बाजं झालं.
होयंचकी हं
म्हणजे तुम्ही लग्न झाल्यावर लगेच घे हो हो कराड मध्ये
हा
तुम्ही लग्न झाल्यावर लगे लगेच मुंबईला गेलाय?
नायला न् म्हणजे गावी होते एक वर्ष एक दोन वर्ष होते गावी. तेवीस मध्ये मुलगी जन्मल्यानंतरनं आले.
होय म्हणजे तिकडं मिस्टरांच्यांच घरी होता काय तुम्ही?
हा मम्मीकडं थोडं दिवस होते मग तिकडं थोडे सासरी हम्म
म्हणजे आता तुम्ही पण आताच रिसेंटली आलाय.
होय म्हणजे मिस्टर आल्यात आधी
हा हा
हा मी आताच आले.
ते आधी पासूनच होते काय तिकडे मुंबईला? आधीपासूनच मुंबईला होते काय हा.
बाळा रडू नको गप हॅलो झोपेत्न उठली ना आता. हा म्हणजे चार वर्षाची हाय
मं तशी मोट्टी हाय कि
हा चार वर्षाची म्हणजे चार कंप्लिट होतात आता तुम्ही आलता ना सांगलीला.
सांगलीला आलोय कि ज मित्र हाय माझा इकडं तुमचं काय ते खाऊ हो वाटेत क वरणं गाव कुठलं हाय काय कवलापूर
कवलापूर ला होय.
हा कवलापूरला आलेलो परत ते तासगावला एक मित्र हाय माझा होय काय आणि तिथं एम आय डी सी एक आहे कि बघा कुठली तर
कुठं?
एम आय डी सी आहे की सांगलीत हा कुपवाड कुपवाडला बरोबर. कुपवाडपासनं पण जवळच हाय ना कवलापूर
हो हाय कि जवळ हाय
हम्म हम्म हम्म.
हा हा हा होय सांगलीची हाय मी.
सांगलीमध्ये असं प्रॉपर सांगली.
हा स्टँड सांगली स्टँड माहीत्या ना.
माहित्या की माझा एक मित्र आहे त्यांचं ते सौरभ कृषी उद्योग म्हणून एक बघा मोठं दुकान हाय
नाय ओ मला एवढं काय माहीत.
हा हा हा त्यो हाय सांगलीचा आमच्या बरोबर होता तवा आलेलो त्याच्याकडं.
हा हा हा हा हा.
त्यामुळे माहित नाही असं नाही बघत तासगावचं तेवढं माहित आहे मला तासगाव मध्ये जरा पाहुणं पाहुणं आहेत आमचं
होय का?
हम्म.
हां, हा हा.
तासगाव, सांगली. सांगलीला नाही एकदाच आलेलो, तासगाव तेवढं माहिते बघा .
हां, हा हा.
तासगावला ते पण एक दोन वेळा आलेलो, मित्र आहे माझा एक तासगावचा, तेव रशियाला गेलाय शिकायला. एम बी बी एस डॉक्टर व्हायला, हां. ते बर तुमचं ती इस्कॉनचं मंदिर पण आहे ना तिथं.
कोणतं?
इस्कॉन इस्कॉन मंदिर.
काय माहीत. माहित नाही.
आ.
हम्म हम्म.
आज मग काय गुरुपौर्णिमा आहे.
काय म्हणला?
गुरुपौर्णिमा आहे ना आज म्हणलं, मग काय गेलेला का? नाही देवाला वगैरे काय.
नाही नाही, नाही मी नाही ना मानत देवाला वगैरे.
काय म्हणली?
देव वगैरे काय मानत नाही म्हणलं मी.
होय काय?
हा.
कधी पासनं?
नाही, पहिल्यापासूनच.
हा, कसं काय? उलट आपल्याकडं गावासाइडला तर लई उलट असतंय, गावागावात मंदिरं हाइतीन.
म्हणजे आहेत, पण नाही, आमच्या घरी घरी नाहीत कोण हे करत मम्मी पप्पा वगैरे. त्यामुळं कोणच नाही.
होय की ओ, पण काहीतरी कारण असलंच की.
नाही नाही, असंच कारण वगैरे काय ना
हेबा बघा, राग बीग आलाय, काय झालंय का नाही.
नाही नाही.
असतंय की, एखाद्याचं काहीतरी झाल्याल असतंय, पटत नाही म्हणून मारत नाही.
नाही नाही, असं काही नाही.
हम् हम् हम् हम.
हम्म.
तुमचं बघा की, होय काय?
हा, तुम्ही?
अ... मी ओपनमध्ये येतोय.
ओपनमध्ये येता काय, हां, हा.
बरोबर की, पण तुमच्याकडे तुम्ही यांना मानता की बुद्धांना.
हा, बुद्धांना मानतोय की.
मग उलट ते भारी नाही, उलट तुम्ही इकडं कधी गेलाय का? वरच्या बाजूला म्हणजे लदाख वगैरे साईडला.
कुठं?
कश्मीरपसन पण वरती ओ, थोडं तिकडं लदाख वगैरे.
नाही नाही, एवढे लांब कुठे, नाही नाही.
ह्म्म्म्म्म्म त्यांच्याकडे बघाव, एकदम तुम्ही तिकडे गेल्याव, तुम्ही असं मोबाईल वगैरे कधी बघितलं का नाही, म्हणजे सर्च करासे लदाख साईडला. आणि तिकडे जो बौद्ध वगैरे, तुम्हाला प अजून माहिती मिळेल, कळेल.
हा हा हा हा हा.
बराय. मोट्टे मोट्टे ते स्टॅच्यू वेगैरे आहेत त्यांच
हा हा हा हा.
आणि लय भारी आहे तिकडे. फक्त ध्यान साधना वगैरे करायल त्यांची मूर्ती ते.. आन तेवढंच मंदिर विंदिर
हा हा हा हा.
देवा बिवाचा काही लय संबंधच नाही.
नाही नाही नाही.
बार आहे बणते. तुम्ही नाही काय असं कधी बघितलं पण नाही पण पण काय माहित नाही तिकडचं?
नाही नाही, नाही ओ.
होय हो.
ना
हं हं हं हं.
हम् हम्.
किती वेळ राहिला? अट्.. अजून द हाये दोन- तीन मिंट.
हा.
हो आपल्याला असं कॉल पूरा करायचं म्हणल्याव, पाच असं, तुम्हाल शांत बसून नाहीव चालणार, बोलाय लागणार खरं.
हो बोलायला. हम्.
अजून दे काही, एवढा विषय नाही, वाटलसं तर काय म थांबून थांबून कॉल करायच.
हा हा हा. छान.
हम् हम
एक मिनट अजून बाकी
हम्म पण ते पंधरा सेकंदाच्या वर. असं जरं, बोलणं थांबून चालत नस.
हं, होय का?
अशे नियम आहे. तुमचे पंधरा सेकं सेकंदाचा मध्ये गॅप पडलाय, तुम्ही शांत बसलाय, तर चालते. त्याच्यावर गेलं की मग चालत नाही.
हा हा हा हा हा हा.
असा नियम आहे त्यांचं. कंटिन्यू बोलणं ठेवायचं.
हा हा हा हा हा.
तरी आपले किती कॉल झाले? मघाशी तुम्ही एक केला ना?
नाय तुम्ही केला. हा माझा पहिलाच आहे.
हे तुम्ही केलाय का आत्ता.
हा हा, मी केलाय, मगाशी तुम्ही केलता. अणि संडेला एकदा केलता बघा.
होय काय.
मिस्टर बोलले होते.
हा बरोबर बरोबर.
हा हा संडेला केलेला.
फायरिंग सिफ्टी मध्ये तेचं काय?
हा तेच तेच.
हां हां हां हां.
हा.
हो बरोबर आहे.
हम्म हम हा हा ठेव.
हम.